कायां, चालू हाय की, हा ना, काऊन यायचं होत. औषध बनवाचं औषध ब त्यान कि काही एवढं अवघध सांगेल कड आपण प्रशिक्षण बाकीचे काम तुम्ही करू शकता नंतर पण ना, हम्म, त्याने काय सांगितलं चार येसुपी सगळया समोर करायचा असे एकत्र येऊन आता उद्या काय करूला आपण माती परीक्षण बी करूना. ह दशपर्णी अर्क दोन्ही सुपीयक रोजीच करू राहिल, नंतर पुन्हा हा खत खरेदी करायला जायचं आपल्याला पुढे गेलो का फोटो काढायच तिथं एक
ऑनलाईन अ हे हे बी घेतलं हे बी नाही हे खत घेतलं आपण आधी नंतर पुन्हा बी घे नय
ते फोटो जसे जसे काढले तसे तसे अपलोड करणे त्याच्यात, पण का वो ताई. ताई औषध समज जेवढं वाटेला येईल तेवढंच त्या वावराला पुरण आहे ना ह दुसर आपल्याला प्रयोग करून पाहिचा आहे. त्या के नाही ना आपण गट बांधले गेल ना आपल्या किमाप भेटते ना मका गेले ना आपण ह मका त गेन स्कीमात होते ना आपल्याला डायरेक्ट मधी ह थोडी पण झाल ते पण गेलं मग. आ. बाकी रमाला का?
काल मीटिंग झाली ना आमची त्याच्यात तेच सांगीतल.
बस गं घ्या घ्या घ्या
तिला बी गोळी लागून, हाव.
तुळसा काकु तयार हायं हाको तयारीारी तळसला ह सग त का. मला नाही नाही चालणार ना चालती का? नाही का? ती दुसरी बाबूरावची माय त्या दोघी पण त्यांचा दोन सुना आहेत हा कट करायला पाहिजे मग. त्या गल्लीत कोणाच गट नाही कोणाचच नाही ते आता तशाच आहेत कैलासाच्या सुना
हा म्हणटले मी त्यानला काय करयाचं ते. मया डोक्याला ओरहि होत बायां नाही ऐकू रायला. त्यात आणि केलता घोट ना
गिदी बी हे ना
कोण कोण देईल कोणं ते करेल सोनातस देऊन बसतय
झालं ना सी आर पी च कर नाही कृशीताईचं नाव काय हो आपल्या हे गीता दणके हा ना ते काय म्हनी कृशीताई